हॅलो
काय करताय
का नाही बघा बसले निवांत हम्म काय झाला चाहते
झालं बघा तुमचा
हा माझा पण झाला स्वयंपाक आता सुरुवात करायची अजून वेळ आहे
हम्म हम् हम्
हम्म सगळी कसं लेट नाहीेतात आठ नंतर सगळी त्यामु शिस्तात केलं तर चालते
होय
हम्म आता जरा शिल्लक असल्या तर मुलं खातात नंतर ना मग आणि के नंतर मगाच शाळेत न आल्याबरोबर जरा काय तर असेल तरी खातात नाही चहा बिस्किट नाही तर वाळकायचं माझी इथंच आहेत इंग्लिश मिीडियम ला आहेत
कोणत्या कोणत्या
अ इथे सरस्वती म्हण आहे
हम्म हा सरस्वती हायस्कूल ना
हा
माहित आहे की मला ते
हा हा हा ते तर आहेतम् काय म्हणते सनी
काय नाही बघा निवताय
हा हा हा काय चाललय मी पण निवांतच काय करायचं हम् ऐ की घरातलं सगळ आवरायचं मुलांचं बघायचं
होय तुमची जॉईंट फॅमिली आहे काय कशी
हा जय म्हणजे आता कस मी सरे सासू मि तर आणि दोन मुलं अस एवढच राहतो आम्ही काय म्हण मग घरच्या आहेत बर
होय आहेत क
हा हा काय चाललंय नाही
काय नाही आता बघा आवरत होत घरच तेच म्हटलं जरा कॉल करावं
हा हा हा चालेल लग्नाच वगैरे काय बघितलीस की नाही मग
नाही नाही एवढ्या लवकरच कुठं अजून तरी काय नाही
हा हा हा नाही चाले कॉलेज वगैरे पूर्ण कर मग नंतर न बघता येते
होय
हम्म काय नाही आमच्या इथे पण आहे. हा ते तर काय हायच सोड बघायचं निवांत
होय काय गडबड त्यातच अडकलं की अडकून राहतय मग हम्म
हम्म चालेल मम्मी
मम्मी हाय बघा बसलीया हम्म हाईत की बरे
मग मम्मी घरच सगळं करत असणार
होय ते घरचं करतेय आम्ही पण कधी कधी सकाळच करतोय जेम मोसली आम्ही सकाळचच करतोय.
हा हा हा.
संध्याकाळी एवढं कोण जेवायला बघत नाही त्यात आज शुक्रवार आहे त्यामूळ कोण बाहेर जात ते मग बाहेरच खाऊनचं नाही तरर बाहेरनच आणायचं.
हा हा हा.
हम्म हम
हा ते शुक्रवार म्हटल्यावर पहिला तर नॉन व्हेज
आम्ही नाही खात नॉनव्हेज
हा हा हा चालतय इकडं कसं सगळे शक्यतो नॉनव्हेज मध्येच असतात नाही.
होय शुक्रवार म्हणजे सगळ्यांचा नॉनव्हेजचा दिवस असतोय. आम्ही खात नाही.
चालतय मग स्वयंपाक वगैरे शिकलीस की नाही काय
येत अ असं पुरणपोळी तेन तेवढं काही येत नाही बाकीचं सगळं येत पुरणपोळी आणि भाकरीमध्ये जरा मार खातय बाकीच काय नाही.
ते काय नंतरन आता आपण जसं करत जाईल तसं होतय नाहीतर मग एकदा लग्न झाल्यानंतर काय मग हायच पाठी माग लागतय.
ते काय आमच्या आजी करत होती ना आधी मग आता आजी म्हणजे आजी आमच्या दुसऱ्या काकांकडे असतीया त्यामुळ काय आमची मम्मी पण करत नाही आमच्या मम्मीला पण येत नाही त्यामुळे आम्हाला पण येत नाही अजून
असं आहे होय मला तर पुरणपोळी फेवरेट आहे बघ माझ्यात तर आम्ही कंटिन्यू सारखं घालतेय करायला हा हा.
त्या मम्मीलाच करायला येत नाही त्यामुळ काय करायला बघत नाही.
ह हा ह सोप आहे की कराल बघायचं कधी तर ट्राय आपणच करायचं.
पण काय झालत पीठ पातळ झालतं आणि पुरण घट्ट झालतं असं झालतं.
हा हा हा मग काय करायचं पीठ एकदम पण पातळ करायचं नाही मध्यमच ठेवायचं. ले पण एकदम पण पातळ करायचं नाही आणि एकदम पण घट्ट ठेवायचं नाही अन पूरन पण त्या टाईपच करायचं.
ते अजून अंदाज लागत नाही ना एकदा समोर बघितलं की नाही करायचं मग कळतय.
हम्म हम्म मी पण कधी काय करत न्हवते.
बघून शिकता येते पण ते जरासं पीठ आणि पुरणमधला फरक करायला पाहिजे ना ते असं असलं तर ते कसं करायला पाहिजे असं
हा हा हा ते तर कायच
हम्म
त्याला पोळी मेन महत्वाची पोळी आणि भाकरी की सगळं जमलं म्हणायचं.
होय भाकऱ्या पण येतात करायला पण भाजलं की नाही कडक होतात करायला येतात पण भाजालेेत नाहीत
हा हा हा आमच्यात पण कसं हा मऊ वगैरे असं फुगून वगैरे असं
हा तसं माझ असं होतात चांगल्या पण कडक होतात
हा मग जास्त वेळ भाकरी तव्यात ठेवायची नाही लगेच आता एक अ हा जरा मऊ हो आहे का नाही तोपर्यंत जरा अस जरा आपणला मध्यम शेकले असं कळतेय लगेच लगेच तव्यातच असं पलटी मारायचं खाली टेकवायचं नाही फक्त पलटीारून ठेयं नंतर न मग जरा तवा उतरून मग जरा शेकायचं म्हणजे लगचुगते ती नाहीतर त व्यात पण तशी फगत्या डायरेक्ट
हम्म हम
हम्म पोळीचं पण तसच आहे हा बरं आहे की
हम्म
पोळीला पण तसंच करायचं ब पुरणतेन झाल्यानंतर म्हणजे मध्यमच हे करायचं मला पण जास्त कनिक पातळ असली तर पोळी येत नाही खर पोळी माझा हात बस आपल्या आम्ही कंटिन्यू कायम आमच प्रत्यक आ सणाला म्हण किंवा महिन्याला आमही करतेच
या की या ला एकच मिनट आताय बघा आताय हा बोला
आमच्यात पण पोळी कस सगळ्यांना आवडत्या आणि मुलांना तर जास्तच मग आम्ही पोळ्यात आम महिन्याला तर आमच्यात पोळ्या असतातच. मग मला पण कसं एकदम पातळ कणिक म्हणले की पोळी जमत नाही मग कं आमच्या कायम किलो अर्धा किलो तीन पवशरच्या पोळ्या असतातच.
होय.
मग हा आता माझा हात बसलाय त्यामुळे मला काय वाटत नाही. आमच्यातच आमचे पाहुणे वगरे ओरडतात किती सारखं पोळ्या करतात आणि एवढं पोळ्या खाता ताय असं म्हणतात तर सवय झाल्या त्यामुळे चालते म्हणते. मग आमच्या सासूबाईंना कसं आहे पातळ एकदम कनिक पाहिजे पोळीला. आणि मला एकदम पातळ नको मला मध्यम पाहिजेल प्रत्येकच्या जजमेंट नुसार अस नाही ते पोळी प्रत्येकाचा हात बसलेला अस मग आता त्या का माझ लग्न झाल्यापासून काय त्या बसतच नाही पोळी वगैरे करायला मीच बसते.
हम्म किती वर्ष झाले लग्नाला तुमचा.
झाले की दहा वर्ष आता परवाच हा ह्याच महिन्यात दहा वर्षे कम्प्लीट झाली तर कंटिन्यू हा मला पण अगोदर भाकरी येत नव्हत्या म्हणजे यायच्या खर आता तू कसं म्हणतेस तसच की सगळं. तर इकडं आल्यावर कसं करायला लागतेच आपणाला नाही म्हणून चालत नाही मग ते कसं नंतर तर मला यायलाच लागलं करायला बसल ते आलंच अ सुरवात पासून नि आलाच लागलं मग काय नाही सगळ्यात परफेट हायसोड जेवणत वगैरे. पुरणपोळी तर हा नॉनव्हेज मी नाही खात घरची खातात आमच्या.
घरच्यासाठी तर.
हा खरं करून देते सगळं.
हम्म
हा फक्त चिकन मटन चिकन टिक्का बिर्याणी वगैरे. असं सगळं येते करायला म्हणजे अगोदर पहिला स्टार्टिंगला येत नव्हतं मला असं मग कस सासूबाई फ बाजारला गेल्या मग शुक्रवार बाजार असते मग तो नॉन व्हेज पण त्याच दिवशी असते. मग कस आता मग त्या बाजार गेल्या म्हंटलं करणार कोण सांगणार कोण मग बहिणीला कॉल करायचं जरा रेसिपी विचारायचं फोन चालू ठेव म्हणायचं. फोन चालू करून हा. ती सांगाल तसं करायच असं मग नंतर नंतर एकदा बघितलं क युट्यूब ला वगैरे त्यांना असं मग ती सवय झालीय मग युट्यूब ला बघून बघून त्या नॉनव्हेज मधल्याच एवढं प्रकार येतात की आता काय आमच्या घरातली तर म्हणतात जा बाई खानावळ काढ जा नाहीतर ऑर्ड र घेत जा मग आस करत्यात मग मला लई सांग त्यात हे घाल ते घाल असं कर तसं कर.
हा हा.
हम् खरं कुठं आपणाला एवढे हे असते मुलांच्यात ना होत नाही नाही. आता आमच्या पाहुणी जरी आलीत आता आमचे हे सासऱ्यांचे भाऊ वगैरे आहेत. तत्यांचा मुलगा टेन असं आले की वाहिनी टिक्का तर हा जरी मटन आणि चिकन वेगवेगळंच असते नई मग मटन नसलं की हा वहिणी मला माझ्या माझ्या एक दिवस चिकन टिक्का वगैरे करा असं असत आमच्या त्यानंतर आमचीजी वगैरे म्हणजे दुसऱ्यांच्या आई वगैरे आले की मग त्यांना पोळ्या वगैरे करून द्यायचं. मग मटणातला प्रकार पण असतातच. मग ते करत बसायचं हम्म काय नाही काय तर करायचंच
हम्ममम
होम्
जरी वेगळं केलं तरी मग टेस्ट एकच लागते का वेगळी वेगळी लागते म्हणजे आता काय म मटन म्हटलं तर एकच असत ना मटन चिकन म्हटलं तर एकच होय का
हा तेच ते वेगळे असते आता आपण कसं आता आमटीचा प्रकार म्हणतोय आपण आता आमटी चुरडाळीची आमटी करायला गेले तर प्रत्येकांची टेस्ट वेगवेगळे असत्या एक एक जण कसं गुळ चिंच घालून करते फक्त आपण चटणी वगैरे घालून करते त्यानंतर आपण वरण म्हण असं हे डाळीचं स्तुर डाळीचच प्रकार म्हण आता प्रत्येकांच्या चटणीत फरक किंवा मसाल्यातनी फरक हम्म वरण केलं तर वरणाची टेस्ट वेगळी तुरडाळीच म्हण त्यानंतर आपण आमटी तुरड्याची केली तर ती तिखट चटणी घातल्यामुळे ती टेस्ट वेगळी त्यात आणि कायत साहित्य घातलं मसाले वगैरे घातलं तर त्याची टेस्ट वेगळी असं कसं असते त्यामध्ये सगळं प्रकार वेगवेगळं असतात चिकन मध्ये मटन मध्ये पण हा हॉटेलमध्ये कसं आता आपल्या हस्ते तसं हॉटेलमध्ये पण कस सगळ्या चिकनला किंवा मटनला वेगवेगळे नाव दिलेली असतात की
हम्म
ती त्या वेळेस पण आपण म्हणतेच की ह्यात काय बदलतत काय बदल खरं प्रत्येक बदल असते चिकन फ्राय म्हटलं तर नुसत फ्राय असते त्यामध्ये मसाले वगैरे काय नसते जास्त करून ते सुखच असं असते आणि मग मसाला ग्रे्ही वगैे असते ना चिकन ग्रेव् वगैरे मग त्यात कसं मसाला वगैरे असं असते हम् सगळ प्रकार वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये पण हा त्यात पण घट्ट म्हणजे घट्ट पातळ एकत्रच हा हा
करून खायचं होत
हा करून खायच तर वेगळी आहे त्या लगेच
एकच केलं की बरं होते वेजवाल्यांच कस वेगळं वेगळं भाजी
हा असं मग आमच्यात पण तेच आहे आता ही सगळी कसं नॉनव्हेज खातात मी खात नाही त्यामुळे कस हना सगळं वेगळं करायला लागते आणि कसं म ते वेगळं जरी म्हटलं तरी पण का आपण रस्ता आणि मटण ते त्यांना एकाच हेजेत त्यांना सगळं होते
भाकरी चाती हे काय येते आपलं भात भाकरी मग आम्हाला कस मग व्हेज आहे म्हटल्यानंतर मग मला आणि वेगळ काही त्रापटी करा भाजी करा मग का आपल्या रेग्युलर काय भाकरी आणि भात का मग आपण सगळ्यांच्या सोबत एक आपला होतेच मग हे माझ्यासाठी आणि वेगळं करत बसायला लागते
होय
मग आपल्याला काही माहतीच असते आता शुक्रवार आहे म्हटल्यानंतर आज का आणणारच आहे त्यामुळे सकाळीच माझ्यासाठी मी एक्स्ट्रा करून ठेवते तुम्ही संध्याकाळी आणून करून खावा काय करण करा संध्याकाळ परत तर माझ्या असते शिल्लक सकाळ
हम्म
हम् मग भाजी वगैरे काय नसल तर मग मला तर म्हणतत नाही तर मंचुरी वगरेऊन येतात खायचं असं असते अ वेगळं काय करत बसत नाही मग कारण पुन्हा ते करून पुन्हा ते आणि पलांचा अभ्यास वगैरे म्हटल्यानंतर होत नाही
होय
हा
ठेव काय मग
हा हा